हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
अ बोलकी. काय करालीस.
काय बोलूयात आता.
हॅलो. जेवलीस काय. जेवलीस काय.
जेवलो जेवलो. तू जेवलास.
आज नाही नंतरन जेवणार.
ह कॉलेज.
कॉलेज, जाऊन आलो की. सकाळलो. सकाळ होते लेक्चर. सकाळ लेक्चर होतेत. जर लवकर आच सोड. आज पहिला दिवस होता. कॉलेजचा.
आज पहिला दिवस.
होय पहिला दिवस होता. ऍडमिशनच परवा दिवस झालं ना माझं. मग आता ऍडमिशन करून. आता कॉलेज चालू झाल सगळ्यांच.
बर बर बर, म काय काय कॉलेज मध्ये.
कॉलेज मध्ये आहेत की, अस शिकवाय चालू केलं आजच्या
हां हां आहे नव्ह
हाय हाय हा
मग नाही दुकान दुकान कायच.
हाय व्यवस्थित आहे.
हा हा
आ जरा शांत होतो म्हणून लवकर आलो घरी
हा हा
चारला उघायचा आणि
हा हा आणि मग सकाळी किती वाजत दुकानला दुकान साडेसहा साडेसात
हम्म साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत असतोय, आज जरा लवकर आलोय.
हा हा
दुपारपर्यंत जरा गिराइक, हम्म आहेत की.
हा हा
शाळेला जाऊन आलेत आता. हम् आहेत, घरी आहेत आता. आता आवरून क्लासला जाणार.
हा क्लासला कुठं
इथंच आहेत. विक्रमनगर दुसऱ्या गल्लीला
हा हा जवळच आहे.
हा जवळच आहे इथं.
हा हा काका जातात का सोडायला?
मी जातोय की.
हा हा.
मग कधी कधी मी जातोय कधी कधी त्यांच्या त्यांनी चालत जातात.
हा हा मग जवळचं आहे मण
जवळच आहे जवळ आहे चालत जायासारखं जवळच आहे.
हा हा.
हम्म चाल.
मग आणि.
आणि काय नाही निवांत तुझं कस.
ह कॉलेजला हाय जरा अस एन्जॉयमेंट जरास चालू हाय
आणि नाटकाचं काय काय.
नाटक आहे की, आत्ता आणि कॉम्पिटिशन आलंय.
कधी?
आता सप्टेंबर महिन्यात आहे. बहू
कुठे कोल्हापूरला आहे काय?
नाही नाही इचलकरंजीतच होणार आहे. एक दिवसासाठी होणार आहे. त्यानंतर सात हा त्यानंतर साताऱ्याला होणार आहे.
हितन डायरेक्ट साताऱ्याला.
हा हितन डायरेक्ट साताऱ्याला. आमच्या ए ए एससी कॉलेजमध्ये होणार.
ए एस सी कॉलेज तुमचच कॉलेज आहे ना ते
सप्टेंबर महिन्यात अठ्ठावीस तारखेला कधी तर होणार आहे.
हां हां हां.
त्यावेळेस तेव्हा चाळीस पन्नास कॉलेजेस येतात, एकदम कॉम्पिटिशन ला.
होय तेच नाटक आहे का दुसरा बसवलायसा.
नाही नाही दुसरं आता या वेळेला सगळे थीम बदललेत सगळे,
हम्म तुझं काय तुझं काय हे येच्यात.
अजून पर्यंत काय सरांन सांगितले नाहीत काय कशाला घेणार आहेत ते आणि चार पाच दिवसानंतर चालू करतील की प्रॅक्टिस.
हम्म आता जरा पुढच्या स्टेपला घ्या म्हणाओ.
हो आता जरास हे लीड ला घेणार आहेत.
तेच की आता जरा लीडला पण घ्या आणि म्हणजे कसं बोलल की हे आपलं हे वाढतंय रे. धाडच वाढते ना स्टेजवर स्टेजवर फक्त नुसतंच हा कॉन्फिडन्स वाढतय.
हा. डेव्हलप तेचकी डेव्हलपमें होत स्किल्स डेव्हलपमेंट होतं त्यातूनच.
हा म्हणूनच म्हटलं पुढचं हे मागून घ्या सरांच्या कडन आता.
हो. सर कसं म्हणजे अ आता मोठे मोठे पोर आहेत ना त्यात
हा.
त्यांनाच मेन लीडला देतात पहिला कारण त्यानी आमच्या अगोद पाच सहा वर्ष खेळाले असत्यात. मग बाहेर ठिकाणी नंबर तीन बघाल्यात गोल्ड मेडल आहेत. त्यांच्याकडणी त्या पोरांच्याकड
होय.
होय नाटक क्षेत्रात म्हणजे असं पूर्ण आता असं मुरल्यासारखं इतिहास ये नाटकात.
व्हय व्हय ऍक्टिंग पण चांगलं आहे त्यांच्या.
होय त्यांनी गोल्ड मेडल जिकून आल्यात.
होय.
ते स्टार प्रवाहा माहिती का ते डान्स इंडिया ना डान्स लागते स्टार प्रवाहवर लागत होत दोन हजार एकोणीसला
स्टार प्रवाह हायचं की अजून.
तेच की दोन हजार एकोणीसला डान्स इंडिया डान्स लागत होत माहिती त्यावर. ते त्याच्यावर पण जाऊन आल्यात तेन.
डान्स इंडिया डान्समध्ये?
व्हय.
व्हय भारी आहे की मग.
नॅशनल इंटरनॅशनलचं गोल्ड मेडल जिकून तिथं जाऊन हे केलं.
होय.
एक वर्ष एक वर्ष ते तर पूर्ण अस हे केलंत डान्स . सगळे असे मोठ देतात त्यांची शिवाजी युनिव्हर्सिटीला पण निवड आहे. त्या पोरांची आता मी त्या ग्रुप मध्ये आहे ते.
होय.
होय आता शॉर्ट फिल्म पण काढालायेत की.
होय.
ते
तुमं नाटक युट्यूब ला युटूब ला वगैरे सोडय पाहिजे रे.
होय अ आता हे करणार आहेत की. आता हे काढल्यात म्हणजे असं अ आपलं स्वतःच हे केल्यात.
हा.
ॲप एक असं ॲप पण काढलंत आणि हे आपलं अकाउंट पण उघडलं स्वतःच.
हा हा.
मग त्यावर का नाही चो चोपन प्रोडक्शन होणार.
हा हा.
मग त्यात सगळं अस, हे आपलं. नाटकाच तेन सगळं असं कॉम्पिटिशनला, जे काय कळतंय क नाही. ते तेथ टाक त्यावर.
हां, हां.
आता शॉर्ट फिल्मच शूट चालूय. आता शूट काल संपलंय आमचं सगळं. मा त्ते काल संपल्यावर आता, एडिटिंग चालू केल्या.
हम्म, हम्.
आता दोन - तीन दिवसानंतर, कनि. हे
हां.
आपलं. ह्याच टाकणारय. पहिला दोन शूट.
हा.
नंतर न, सगळे टाकणार आहे. टोटल, सहा का सात हे आहेत.
कोल्हापुरात नाटक पण तेच टाका. ते पण छान चालतं नाटक.
होय. खर त्याला एवढंस डिमांड आला नाही. त्याला दोन वेळा नसत नंबर बसला.
तुम्ही किती वेळ अस ते, नाटक?
तरी आम्ही, तरी अ पंधरा ते वीस वेळा केलय.
नाटक, ते!
हा, नाटक. खरं, एवढं. एवढं ते सरस न काही कळालं नाही ना. कि थीम कशावर नव्हती. ख पेपरात एकदा आलतं. पुढारी- पुढारी पेपर हाय, पुढारी पेपर आहे ना.
होय- होय. होय. त्यावेेळेला आलं होतं. बघितलं आम्ही पण.
हा.
अहं.
भारी वाटतेय. म्हणजे असं डेव्हलपमेंट होते. असं, परत असं पुढं पण जाते. सगळीकडे बाहेर ही ओळख्या होत्यात.
होय, होय.
परवा दिशी, गंगाारेतीला पण इथे, नदीवर बोलवलेल.
हो. ते पण छान झालं तुमचं. आणि तो इव्हेंट पण झाला की, लग्नाचा. इव्हेंट पण छान झाला.
होय. आता बाहेर बोलवायला लागलेत, आम्हाला. असं लग्नाला न ते.
तेच कि, लग्नाचा इव्हेंट पण छान झाला तो. असू दे. इव्हेंटला
पार्ट टाइम जॉब म्हणून. करता येईल तिथं.
ते येतयच खरं.
हा.
हम्. असू दे. चांगलाय. खरं ते चांगलंय.
हा आठवड्याच क नाही पेमेंट हाय ती. होय. आठवड्याच जेवढं पेमेंट हाय का नाही तेवढ्या. एका दिवसात पडतय.
होय.
निवांत तेवढंचय. हजार - दोन हजार घ्यायचं.
हम्म. तेवढ बास झाला.
होय. जरा खर्च- खर्च जरा वाचतोयना सगळा, त्यातनच. खर्च हे करता येतो. कॉलेजचा खर्चा
होय. पोरं सगळे, पार्ट टाइमच करतात रे.
होय. आताचा त पार्ट टाइमच पाहिजे ना. शिक्षणाबद्दल ते सगळं.
होय. आण शिक्षण आता नुसतं, पैशावर चालूय.
होय. आमच्या कॉलेज मध्ये, लॉ कॉलेज पण चालू झालंय आता.
लॉ म्हणजे. हेच. हा, वकिलीच?
होय. ए एसी मदी.
हो
होय
हम्म
दोन अ एक दोन महिन्या माग उद्घाटन झालयं त्यांच
दोन महिन्या मागं.
होय
हो काय
हा
ऍडमिशन आले असतील भरपूर.
भरपूर आल्यात.
लॉ इचलकरंजीत म्हटल्यावर इचलकरंजीत कुठं लॉच हे नव्हतं ना अजून.
नव्हत नव्हतं नव्हतं. एकच कोल्हापूरला होत कोल्हापूरला होत ते हा ते पोरांनी लांब पडते न तिथं कोण जाईना मग एसी ला उघडल्या आता
बर ते भारी झालं.
हा एसल सगळ चांगलं असं सगळं हे केलं. सगळी सोय सुविधा सगळी ही केल्या.
होय
आणि आता आमचे आमचं प्राचार्य पण बदललेता. चांगल्या आल्यात आण परवा दिशी कॉम्पिटिशन ला गेला होता बाहेर.
कुठं कुठल्या गावाला
सांगलीकड गेलेलो आणि हा आणि आम्हासनी त्यांनी घरी बोलवलेल जेवाला.
हां
टोटल पन्नास जण पन्नास जणसनी पोरसनी जेवण केलत त्यांनी
होय भारीय की भारी की
प्राय कॉलेजच हे आहे आपलं मुख्याधपक
कुठल्या एसी कॉलेजचं.
एयसी कॉलेज त्यानी बोलवलेले.
जास्ती असणार
होय मोठ्या परत तीन तीन चार दिवस तिथ राहायचं.
हां
तर कॉलेजमध्ये त्यांच्या
हां
आता आमच्या साताऱ्याला होणार आहे ते चार दिवसाचय.
हा हां
कॉम्पिटिशन चार दिवसाचिय म्ह ती चार दिवस
चार दिवस राहणार मग आता तिथं.
होय त्यांनी कॉलेज ते देतात सगळे रूम ते
त्यांच्या तर्फे आहे का सगळं.
हा त्यांच्यातर्फे बाहेरची जेवढी कॉलेजेस येतेत कनय एक क किती पस्तीस पस्तीस काय? चाळीस कॉलेजेस येतात कीनय बाहेर कॉम्पिटिशनची.
हा हा
प्रत्येकासने रूम देतात.
हा हा
आणि नुसतं झोपायला नुसतं. एक ते दोन तास दिसत मिळते नाही तिथन पनी प्रॅक्टिस करायची पाठीची. तीन वाजल्या पासून
हा हां
असं सगळं चालू असते
अय
आता आमचं इथलं डान्सचं पण क नाही सकाळी पाहाटे तर पाच ला चालू होणार आहे प्रॅक्टिस
येत
हो इ तर विचार करयचे पहाटेचे पाच ला रोज पहाट्याचे पाचला पाचला जायचं
हा
चांगलीच वयपर लागते कुठ लोकल
होय हो
ह चालते हा ओके तो थोड्या वेळाने फोन करतो
हा चालते ओके
एक दोन मिनट
हां हां